आवाज
हां येतोय बोला.
मला कॉलचा आवाजच आला नाहीअसं काय होतं माहिती कधी कधी कॉलचा आवाज
ते कधी कधी होतय तसच म्हणजे कधी कधी आपला कॉल चालू राहतोय. पुढं समोरच्याला दिसत नाही असं ओपन होत
म्हणजे माहिती का इथून मागे जेव्हा जेव्हा कॉला आले ना आवाज आज आलाच नाही. मी म्हटलं काबर यांचा फोन येत नाही. मी सहज फोन मध्ये बघितलं तर फोन चालूच होता.
हा हा हा म्हणजे कधी? ते काय माहित काय अँपचच तसं हे हाय.
हा तेच ना.
हो काय चालय करताय तुम्ही?
हॅलो.
का नाही आहों आमचं. हॅलो.
जेवण वगैरे झालं का?
हो झालं ना इतक्यात झालं आवरलं सगळ.
हां हां.
मुलं सोडून आले. स्कूल ला वगैरे म्हटलं चला आहे, तर फोन करून घ्याव म्हटलं.
थोडाच वेळ नंतर आणि काम आणि असतात.
हम्म. बघ तू नंतर परत याच्या फोन चालू होतो.
हा हा. मुलांना आण आणाय वगैरे जायला लावते तस.
चार वा चार वाजे नंतर द्यायला जावं लागतं. चार वाजे नंतर मुलं एकदा घरात त आल्यावर काहीच
मुलांचा दंगा वगैरे सगळं. चालूच असते ना त्यांची मस्तीे तेन.
हो आता. आता दोघही बाहेर गेलेलेय चारला दोघही घरी दोघ. किंवा दोघांच चालू होत हा ना तुमच्या झाल्या का स्कूल सुरू म्हटलं नाही‌.
आमच्या नाही अजून पंधरा तारखेनंतर.
हम्म आमच्याकडे झाल्या म कालपासनं सुरू.
म्हणजे तुम्ही कोणत कुठल कुठे राहताय.
आम्ही इकडे नाशिकेचे हम्म तर इकडे ना विगं एक जून पासून सीबीएससी स्टार्ट झाल्या. सेमीच्या नाही हाय, सेमी नाही झाल्या अजून चालू सीबीएससी तुमच्या सेमी ला आहेत मुलं
हो.
हम्म हम्म. तुम्ही बी कुठे राहिला. तुमचा भाग कोणता
आम्ही कोल्हापूर आम्ही पुण्यामध्ये राहतोय..
हो हो मला बरेच जण कोल्हापूर भेटले बरं का कॉलवर.
हो का म्हणजे भरपूर जण म्हणजे त्या गृ ह्याला कार्यासाठी. कोल्हापूर म्हणजे तिकडचेच जास्त आहेत.
हो हो हो.
कोल्हापूर इचलकरंजी.
हा तुम्ही को कु कोणातर्फे जॉईनड झाले आम्ही असं याच्यातर्फे झालो जॉईन काय म्हणतोता ग्रुप सत्कर्म फाउंडेशन म्हणूने. त्यांच्यातर्फे जॉईड झालो. तुम्ही
ते त्यांनी म्हणजे त्यांच्या सोसायटी मध्येअसे ग्रुप काढले होते.
हा हा.
त्या ग्रुपने मग आम्हाला ऍडम केलं त्या म्हणजे ते आता. कार्यामध्ये हो तेवढं तरी, घरी बसून काय करायचंय.
हम्म तुम्ही हौस वाइफ. पेटा
हो.
ह मी पण हाऊस वाईफ. बज. हम् आपल्या हौस वाइफला तेव्हा म्हणजे विरंगोळा पण आला दोन पैसे पन
कोण बघणार?
नाही हाऊस वाईफला घरच्या सोडत नाही. नाही. आणि हाऊस वाईफ ला काही देत पण नाही असे
अ आपण आपणच केलं पाहिजे. कायतरी
हो.
हम्म हो तेच ना कायतरी आपण आता बाहेर पण पडू शकत
नाही नाही आता ही एक ठराविक वय हाय ना आता. क नाही शक बाय. सगळं भरूनच घेऊन जातात.
हम आणि आपलं कसं म्हणजे घरातलं पण व्हायला पाहिजे मग बाहेरच जमलं तर बर आपल्याला
आता एवढ्या वेळात म्हणतील आता आपल्याला घरातील सोडतात. घरातल्यांना आपली सवय लागली आता आपण बाहेर पडूच शकत नाही. हो आणि पडलं तरी घरचं कोण करणार एवढं.
मग तेच ना घरचं करून मग बाहेरच. बघायला लागले आपल्याला आपल्याला
हम् तुमचे मुल लहान येत का?
हो लहान येत अ अंगणवाडीला जातात.
हा ह.
हम्म.
काय नइ मग
तुमची कितवीलाये?
माजे मोठे येत आठवीलायेत, दहावीलायेत.
हां-हां-हां
हां
हां, घरी कोण कोण अस ते म्
हां जॉईंट फॅमिलीय सगळे. सासू सास हं सासू सासरे मुलं आ नी आम्ही
हां-हां-हां हम्, आमचे मन ते गावी असतात सासू सासरी ते. म्हणजे आमच्या तिकडं शेती वगैरे तिकडे ते करतात गावे. आणि इकडं म्हणजे कामानिमित्त मिस्टरांच्या इकडे राहावं लागतं.
हम्-हम्-हम् बाकी काय म्हणता? आंब्याचं सीझन कसं चालूये?
चाललाय अं म्हणजे हाय बऱ्यापैकी. गेल्या वर्षी भरपूर होते आंबे ह्या वर्षी एवढे नाही.
हम्म, तरी आता झालेत भाव कमी मागे जास्त होते भाव.
हो, भरपूर म्हणजे स्टार्टिंगला तर जास्तच होते. आता कमी-कमी पावसामुळे कमी होतंय.
हम्
हम्म
काही नाही म तुम्हाला तिथून रतगी ते वगैरे ते जवळ पडत ना?
अं हो, जवळ पडतं आमचे तिथ न रिलेटिव आहेत रत्नागिरीला.
म तुम्ही तुमच्याकडे हापूस वगैरे येत असेल रत्नागिरीहुन.
हो देतात ना पेटे वगैरे पाठवून देतात ते.
हां
अम् ते पण तिकचे भरपूर म्हणजे चांगले असतेत आंबे.
हो, आम्ही पणा मागवतो ना तिकडून. इडे म्हणजे यांचा मित्र ए. मित्राकडून ते मागवतात. हां म्त्राकडून पुण्याला येतात. पुण्यावरून नासिक का मग? गाडीने टाकतो तो, म नासिक वरून घेतात.
हां-हां तिकडचे लोक भरपूर म्हणजे असे लोकांना देतात पेट्या पेट्या अशे.
हां-हां तेच ना.
हो, आंबाच सीझन जास्त असतो ना तिकडे कोकणात.
हो ना
हो
अते फिरायला कधी गेलते की नाही कोकणात म.
आम्ही जानेवारीत गेलो होतो कोकण फिरायला तिकडेच सगळ पुणं वगैरे तिकडे सगले गेलो होतो
हम् हम्
अ आता जा जानेवारी नंतर नाही तेव्हा जाऊन आलो आता उन्हाळ्यात जाऊन आलो माहेरी तुम्ही
आम्ही पण माहेरी जाऊन आलोय आता
हा हा माहेर कुठे जवळच का
हो म्हणजे आमच्या तिथून जवळचये गावात सासर मा
हो का आम्ही आठ दिवस राहून आलो माहेरी मग परत मुलांची क्लास वगैरे आता हे दहावीला म्ह ल्या क्लासेस सुरु झाले
हा हा आम्ही पण अ महिना झाला गेलेलो गावी म्हणजे आता यात त्रा लग्न वैगरे होत म्हणून
हम्म
सगळीकडून आता नंतर पाऊस झाला की जायला होत नाही ना पावसात ना चिकचिक होते सगळ
हो हो तेच ना
हो
तिकडे कोकणात जास्त पाऊस होतो ना
हो तिकडे पाऊस जास्त ये
तुमची शेती पण आहे का तिकडे
हो शेेतिय आहे तिकडे सासू सासरे करतात शेती
आणि माहेरी पण शेती ये का
हो माहेरी पण आहे पण त्यांनी दुसऱ्याला लावले ते पण पुण्यातच राहतात मम्मी पप्पा आणि भाऊ.
हा हा ह आता कसं वात सध्या पुण्याच
बाकी तुमचेय कुठलं माहेर ये.
आमचं इथेच आहे निफाड
हा हा हा जवळ असेल नाही माहित आम्हास तिकडच एवढं नाशिकच हां हां तिकड काय आहे नाशिकला म्हणजे असं प्रसिद्ध असं
आहे ना अजून भरपूर काही आहे म्हणजे आता सपोज इकडे वनी आहेत चांदवड आहे अ त्र्यंबकेश्वर नाशिकला पण राम मंदिर आहे हम् ह
का नाही.
हो आहेत ना तुमचे तिकडचे लोक आमच्याकडे येतात, आणि आमच्याकडचे लोक तुमच्याकडे येतात.
हो हो ते होय हो हो..
कंटाळा येतो ना.
हो म्हणजे दुसरे काहीतरी बदल म्हणून
हो हो तेच ना. हा ऊन कसंय म्हटलं सध्या ऊन कमी, झाल की नाही.
ऊन कमी नाही उन्हा उन्हाचा तडाखा भरपूर आहे.
हम्म थोडस ब, वारा सुटल्यामुळे जरा बरं वाटतंय ना सध्या.
हो म्हणजे आमच्या गावी तिकडे पाऊस चाललायंं इकडं अजून काही नाहिये.
पाऊस चालू पण झाला?
हो चालु झालाय काल भरपूर पडला पाऊस तिकडे.
हो का होईल हळूहळू मग तिकडंच इकडे येतेत येतेत येईल आता.
हो‌ हो.
त्यात या वर्षी पाऊस हो, आमच्याकडे पण वाटत असं होईल, होईल., आणि अहो वारं पण नाही म्हणजे कधी कधी तर हवा पण नसते.
नाही गरमी पण किती गरम होतयं.
सकाळी सकाळी माहिती का सात साडे सहा सात. ऊन लागायं लागतयं.
हो हो ते आणि म्हणजे असं भाजल्यासारखं होतयं ऊन.
हो ना ऊन एवढं लगेच पडलं की पडलं लगेच ऊन.
हा कधी आता पड ते काय माहीत पाऊस.
हं.
सगळें पावसाचे- वाट बघायं लागलेत.
या वर्षी पाऊस काय करेल काय माहिती मागच्या वर्षी किती सुरू पण झाला होता
हा ओ मे महिन्या आधीच चालू झालेला.
मे संपला तरी अजून काही नाही चालू झालेला.
ह गेल्या वर्षी कस आधी पडतच होता, आता ह्या वर्षी.. आधी मधी पण एवढा पडलाच.
नाही नाही नाही नाही तेे गेल्या वर्षी मे- सुरु झाल्या लगेच पाऊस सुरु झाला होता.. आतापर्यंत केवढा पाऊस झाला होता. खूप चो आला होता आता या वर्षी म्हणतायेत कमी येत. मग काय माहिती खरच कमी आहे की
काय माहित आता पंधरा तारखेपर्यंत सांगितलंय वाट
बरं होईल हो पडला तर हा ना. पडायलाच पाहिजे वातावरण खूपच डेंजर झालंय. हा ना आज दोन तारीख आहे अजून तेरा दिवस कसे जायचेत जाओ
गर्मीनं गर्मीन काय नव्हंच
हम्म. झालाय आपला हा कॉल पूर्ण मग आता पण तुम्ही ना हा सबमिट करा आणि परत दुसरा करा.
हा ठीक आहे चालेल, चालेल हा ठेवते.
च वगैरे
हा, हा ठीक आहे माहिती आहे तिथे येतो ऑप्शन ते
हा, हा मग ते का कालचे दोन्ही बंद केले होते ना? काढून टाकले ना? हं हा हा तेच ना. चालेल मग हा सबमिट करा आणि लगेच दुसरा करा ह मी आहे ऑनलाईनच आहे.